तिथं तिथं शाखा आहे गं त्यांची ती दुसरी नंबरची.
हां हां हां.
काय मग आणि उद्या एका
रेंज मध्ये जा ऐकू नाही येतंय.
हॅलो बघ.
हां बोल.
एकादस वगैरे करत्यास काय? उद्या एकादशी आहे ना?
होय होय करतोय.
हम्म हम्म हम्म हम्म मग तुमच्या इथं काय मंदिर तेन काय आहे?
हाय की इथं.
हाय तिथ आमच्या इथे तर आहे एक पण लई गर्दी अस त्या सकाळी गेलं तर का नाही पहिल्या गल्लीत ते पहिल्या गल्ली मंदिर आहे ना मग दुसऱ्या गर्दी लागते लाईन लागते मोठी च्या मोठी
हां.
होय लई गर्दी असत्या तिथं.
हम्म ते आमच्या रोडनं आतन येताना आहे ते आहे काय? मोठा आहे काय?
होय.
डेक्कन वर आहे काय?
होय होय.
हम्म तेच ते आमच्या इथ पण तेच लाग
हम्म.
तिथं की नाही म्हणजे आता दुपार दुपारपर्यंत तेवढंच असतंय ना ते? मग त्यानंतर भजन सुरू होतंय तिथं.
हम्म हम्म हम्म.
तरी चांगल आहे तिथं.
हम्म.
आणि त काय हा
हॅलो!
हां बोल.
बोल अग ते काय मेंदीची ऑर्डर आहे ग मग तिचा फोन आलेला.
हा हा हा मेहंदी घेते करतेस व्हय काढतेस व्हय.
हा म्हणजे मी आता प्रॅ म्हणजे शिकायला जातोय मग ती बोलून तू मला जरा लावून ऑर्डर आहेत ऑगस्ट महिन्यात भरपूर, तर म आ त्याची मम्मी पण मला सकाळी येऊन बोल बोलला ना कि शिख बाई लवकर लवकर अह दोन दोन दिवस, तीन तीन दिवस कंटिन्यू ऑर्डर आहे तस
हम्म मग तरी तू गेलीस तरी तुला किती पेमेंट देईल ती?
नाही आता माहिती मला पण एवढं काय, म्हणजे भरलं म्हणजे मी ट्राय करायला मिळते म्हणून तरी जायचं मला असं म्हणजे माझ्या मनात ते आहे. ती दिली तर घ्यायचं
अह आणि तू किती फी भरतेस तरी फी किती आहे?
हजार रुपये.
ओह मी केलंत त्यावेळी पाचशे म्हणजे मी आध दिले म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये केलोय मी.
म्हणजे तू बेसिक केलंस का ऍडव्हान्स मध्ये केलंस सगळं?
बेसिक मध्येच केले मी फक्त.
म माझं बेसिक विथ ऍडव्हन्स हाय ग. म्हणजे जरा ब्रायडलला अस
हा हा हा मी ते शिकायचं म्हंटलेलं सु ते त्या वेळेला पण आणि कुठं मिळालंच नाही कारण की एम कॉलेज ते न होत ना सुट्टीच असं हे ते शूट वगैरे आमची शॉर्ट फिल्म होती ते शूट ते नव्हतं म त्यामुळ काल गेलंच ना
होय कोणती शॉर्ट फिल्म?
आत्ताची हिरकणी म्हणून आल्या शॉर्ट फिल्म केल्या मी मग ते आता थोड्या दिवसात पोस्ट होईल
काय सीन म्हणजे काय आहे नेमकं?
म्हणजे असं की म्हणजे एकटी मुल म्हणजे आता तो असा एखादा सुम सान रोडा हाय त्या रोडवरती तरी म्हणजे त्या रोडवरती कायमच अशी बलात्कार होत असतात मग नंतर त्या ती एकटी मुलगी येत असते हां तिच्यावरती एक चार पाच पोरं असतात ती तिच्यावर बलात्कार करतात मग नंतर ती ए अह आणि असा एक सीन आहे की म्हणजे अह एक तिची आई असते ना म्हणजे तिचा नवरा मेलेला असत त ते ती की नाय तिच्या बाळाला बर नसते म्हणून ती की नाय गो गोळ्या आनायला बाहेर गेलेले अस
हा.
मग त्यावेळी तिच्यावर अत्याचार होतोय मग त्यावेळी कि नाई एक किन्नर र आलेले असत तिला वाचवायला. कि देवीच्या रूपात आलेली असत्या अशी ती जरा हाय अशी
मग तर तुझ काय हाय काय
हा आहे की, मी अशी गावकरी मध्ये हाय गावकरी आहे मी म्हणजे त्या म्हणजे जी मेन लीड आहे ना, तिची सासू सोबत आम्ही गप्- गप्पा वगैरे मारत बसलेलो असत असं
हा हा हा ह मी पण
सम
मी पण म्हणजे शॉर्ट फिल्म नाही असं म्हणतय ना म्हणजे, नाटक वगैरे असते ना ते करतोय मी म्हणलं
कुठ, म्हणजे कुठलं नाटक केलंस काय कधी
होय
कुठलं
अ आमच्या कॉलेजमध्ये
हा हा कुठलं
अ घबाड म्हणून एक आहे
ह ह ते परवा पिकच्चर आलय तो का
नाही नाही पिकच्चर नाही नाटक आहे ग म्हणजे ते
त्या त्यातलेच असे शॉर्ट्स वगैरे असं विचारवले ग
हा, म्हणजे तसच टईप काहीतरी आहे जरा ते
हा हा
अच्छा
म्हणजे त्यात काय आहे नेमकं
म्हणजे त्यात कणी म्हणजे आमजेस आम्हाला असं झालं की आम्ही गेलो पिक्चर बघायला त्रास झालं की हे आपलंच सगळं घटलं असं झालं ग म्हणजे पहिला गेलतो तेव्हा आणि मग म्हणजे अ असं दाखवलं की अ म्हणजे असं गावकरी आहेत आणि त्या लोकांना कणी सोन्याची हाव आहे अशी.
हम्म
म्हणजे कुणाला तरी पैशाची हाव असते, कुणाला दागिन्याची कुणाला तरी बायकांची हव असते त्या की नाही
हां
तसं टाईप.
हा ह ह म्हणजे तुझा काय रोल होता त्यात
मी साईड कॅरेक्टर होत गावकरी होत मी त्याच्यात माझ म्हण माझा नवरा, वगैरे असं सगळं दाखव त्याच्यात-
हो अच्छा
हम् मला नाही आवडत
मग त्या म्हणजे तुम्ही आता स्पर्धेला वगैरे जातच असश की मग नाटकाच्या
उत्तम करंडक म्हणून असतंय
हा त्याला फी वगैरे भरायला लागते का आधी
होय होय मग दोन हजार तीन हजार अस फिस भरायला लागत. हा एक पर्यंत बक्षीस असतय अग. एक एक लाखापर्यंत.
ओ चांगलय की.
एक लाख रुपये तर कधी आम्हाला आल नाहीत सोड.
ओके नंबर आला का नाही?
नंबर म्हणजे तेवढीच तयारी नव्हती अजून आम ची झाली ना म्हणजे म्हणजे
म्हणजे फर्स्ट टाईमच होता नव्ह का?
हा म्हणजे तेव्हा जेव्हा जेव्हा पुरुषोत्तम झाले ना तेव्हा मी नव्हतो त्याच्यात म्हणजे काय झालं म्हणजे आमची आई होती ना ती जरा अचानक आजारी पडलेली त्यामूळ मी बाहेर गावाला गेले तो आणि मी येणार हुतो म्हणजे मी सांगितलेल पण म्हणजे मी आलो तर येईणंच म्हणून मग ते लोक सगळी मला फोन लावून लावून बोलवूनच घ्याय लागली अग की ये ये नाही ती पोरगी काय चांग म्हणजे दुसऱ्या म्हणजे एकट्या पोरग्यान त्याच्या मैत्रिणीला आणलेलं. मग ती काय चांगली करना झाल्या ये तू ये. आमच्यात जे मेन सर होते त्यांनी पण मला फोन लावून सांगितलं महेश सर म्हणून आहे ते म्हणते की लेकेज तू तिला काय एवढं जमाना झालंय मग जो ते म्हणजे जो पोरगा आणलेला कणी तिला तो पोरगा मला फोन लावला आणि मला बोलला की तू येऊच नक कोस इकड अ थोडे दिवस. अ थोडे दिवस. मी म्हटलं का मी पण कष्ट म्हणजे मी पण दोन तीन महिने राबलोय ना त्याच्यासा ते तर कसा म्हणतो की नाही तू तू कशी येेतेस बघतो मी तुला कोण घेतंय असं म्हंटला मला तो. मी म्हटलं ठीक आहे मग मी आल्यानंतर म्हणजे सरांना वगैरे मॅडमांना वगैरे बोल ली मी असं मग ते म्हणले तीला फक् त ह्या ह्या आतापर्यंत म्हणजे एकच एवढं होऊपर्यंत ठेवणार आहे तिला नाही ठेवणार म्हंटले. मी म्हंटल बरं ठीक आहे म्हंटल. मग मी आईला सोडून आलेलो ना म मी म्हटलं मी मग मला का बोलवून घेतला म्हटल तुम्ही म असं म्हंटल मी. मला म्हंटले अग नाही तुलाचं घ्यायचं होतं. पण जो पोरगा त्या पोरगीला बोलवला ना त्यान काय केला कि अ ते म्हणजे सगळ्या ग्रुपची नावं वगैरे असतात ना दोन ले बनवलेलं एक मी माझं नाव पण होतं त्याच्यात आणि एक त्या दुसऱ्या लिस्टमध्ये त्या पोरगीच नाव होतं असं.
तर त्यानी त्या पोरगीच नावाची लिस्ट तिथे पुढं केल्या. असं त्यामुळे मग ती मला काही करता आली नाही एकांकिका. मग नंतर हा मग बाकी कॉलेजमध्ये वगैरे विवेकानंद वगैरे असं कॉलेज असतात ना तिथं मग केलेलं. आणि जय म्हणजे आम्हाला जे शिकवतात कणी सर म्हणजे ज्या म्हणजे जे आता एक टीव्ही सिरियल मध्ये पण आहेत ते, ते शिकवतात तर त्यांनी सांगितलं की. त्या पोरगीला परत घेऊच नकासा ते एवढं म्हणजे घाण केलती तिथं.
अग बाई म उगच म-मग त्या पुर्गी मुळच मग तुमचा नंबर गेला असल ग.
असं तसं पण असू शकते पण सगळ्यांसाठीच थिएटर हे नवीन होतं ग तवा म्हणजे थोडीफार लोक होती. त्यांना अनुभव होता पण आमच्यासारखे जे नवीन होते त्यांना एवढं नव्हतं ना.
हम्म
हम् त्यामुळं
मग ती काय परत पुर्गीला घेतली, नाहीत का त्या पुर्गीला?
नाही त्यांच काय झालं काय माहीती नाय नंतर ती नाहीला तिला नाही घेतलं.
हम् हम् म तू जात होतीस काय मग तुझी तुझी जागा तू केलीस काय?
नाय म्हणजे माझी माझी जागा मीच केली एका हेला म्हणजे ते जे मेनसर होटे ते म्हणत होते की ही हिला म्हणजे जे अजून एक कॅरेक्टर होतं तिला वाक्य जास्त होती ना मला पण होती. पण तेवढी नव्हती फार अशी ते बोलत होते की हिला देऊया तिचं कॅरेक्ट टर आणि हीच कॅरेक्टर हिला देऊया अस. चेंज करूया एक पण मी मुबईला गेली.
तू होतीच म्हणून तूला देणार होते वाटतं.
हा चांगलं असं मला तर वाटलं नाय पण त्यांना वाटलं की मला बघून मी चांगली करतेय.
एक्सप्रेशन वगैरे मॅटर करते ना
ते तर आहे
एक्सप्रेशन आणि त्याच वेळी कॅरेक्टर मध्ये जाणं हे लय महत्वाचं हाय.
खरंच स्टेज वर गेल्यावर लय भांबार ते काय कळत नाही ठीक आहे मी फोन लावतो तू कटकर.
हा चालतय